हॅलो- हॅलो- हॅलो दीदी, माझी व्हाईस क्लियर आहे? हॅलो- हॅलो-
हॅलो-
दिदी माझी वॉईस क्लिअर आहे? हां म- वाइस क्लिअर येते तुम्हाला?
व्हाईस क्लिअर येत तुमची वाॉईस
हा ठीक आहे. मी तुम्हाला ना आत्ताच्या जनरेशन बद्दल आणि आपल्या पारंपरिक जुन्या अ अ जनरेशन बद्दल माहिती म्हणजे अस सांगणार आहे.
ठीक आहे बोला.
हा म्हणजे- आधी मागच्या जनरेशन मध्ये कसं होत? कि हा
हा.
आपल्याला म्हणजे -माग
आपल्याला म्हणजे मागच्या जनरेशनमधे, हा- स्त्रीयांना खुप शिकायला असं परमीशन नव्हतं. होय, आत्ताच्या जनरेशन मध्ये परमीशन आहे. हा आणि आता- आ पहि पहिल्याच्या जनरेशनमध्ये ना हा.
अ आ स्त्रियांना आहे ना पहिला खूप शिक्षण दिलं जात नव्हतं
होय.
आणि हो आणि म्हणजे लहानपणी बालविवाहच व्हायचा.
ते पण हाय.
अम लहान वयात म्हणजे पाळण्यात असतानाच विवाह व्हायचा.
हा.
ह आणि अ मुली मुलीच वय लहान असायचं, बट मुलाचं वय खूप जास्त असायचं.
बरोबर.
अ त्यामुळे आणि मुलाच वय किती मोठं असलं तरी मुलीच वय लहानच असायचं. आणि तिला आणि तिला आणि तिला तिचं म्हणजे असं स्वतःच मत काही नसायचं विचारलं जात नसायचं, आईवडिलांच्या अ आईवडिलांच्या मतानुसार तिला चालायला लावायचं. ह मग आत्ताच्या जनरेशन मध्ये तस नाही आहे. हम् अड आताच्या जनरेशन मध्ये आप आपण हाय ना आपल्या मताप्रमाणे अ आपण म्हणजे आपलं लाईफ पार्टनर निवडू शकतो.
होय बरोबर.
आणि आता सती पद्धत सुद्धा बंद झाली. बालविवाह बंद झालाय.
होय.
हा आणि अ म्हण आता स्त्रियांना अ पुरुषांच्या समा समानतेने सगळं स्थान दिलं जात.
होय आणि आता रूल्स पण आलेत की अठराच नंतरच प्लस पाहिजे. तरीच लग्न होऊ शकते. हा.
मग तुम्हाला याच्यावर असं म्हणजे काय वाटते, की आधीचं जनरेशन चांगलं होतं, की आत्ताचं जनरेशन चांगलय?
असं तर सांगू तर आताच जनरेशन चांगलं आहे. जर सांगितलं विवाह करायचं ते बाळ पण ते करायचं एजू केशन नाहीं द्यायचं. इंडिपें डन सांगतात ना स्वतःच्या पायावर उभरायच. ते पहिलं काही नव्हतं आताची पोर्गी सगळं ही करू शकते जॉब पण करू शकत. आणि बाहेर पण सगळं करू शकते अस, शिक्षण पण देते त्यांना मग आत्ताच मला छान वाटते.
हा म्हणजे आपण आता, जुन्या परंपरा आहेत ना. त्या जुन्या
त्या जुन्या परंपरा म्हण तुम्हाला आता सांगते त्या पाळायला हव्या आहेत कि नको हे तुम्ही सांगा मला? हा.
ह म्हणजे आधी जुन्या जुन्या परंपरेमध्ये आपल्याला आपण अ आपले आजी आजोबा सांगत होते हे करू नको ते तसं करू नको ते आपल्यासाठी चांगलं नाही मग एखादी गोष्ट त्यांना ती प्रॉपर माहिती असेल तरच ते सांगत असतील ना. हो आणि आपण म्हणजे असं एखाद. आधी म म्हणजे मध्य मध्यंतरीचं जनरेशन होत. हा भारी झालं असत. स्वातंत्र मिळालं अ पण इ आपल्याला..... जुनं जुनं आपलं जुन जनरेशन सोडून आपण आलो बट मधला जनरेशन सुद्धा चांगला होता जिथे सती पद्धत जिथे सती पद्धत....
सती पद्धत वगैरे नव्हती बालविवाह नवता हा.
हा मग हे आपल्याला तुम्हाला काय वाटतं याच्यावरती?
मला असं वाट की पहिलाचे जे म्हणतात ना परंपरा ती नसतेत. फेस्टिवल मध्ये असं काय तर तर चालते की तुम्ही हे करू नका ते करू नका. असं करायचं नाही तर ठीक आहे आणि काही ते गोष्टी असं असतात की जेवणामध्ये किचनमध्ये असतात ना काहीत असं.. गोष्ट किती सांगत की हे नाही करायचं ते नाही करायचं ह मग ते पण ठीक आहे पण आता....... तिने ह काही सुद्धा बघत नाही हा ठीक पहिला तिने म्हणत होते की फेस्टिवल टाइम हे घालायचं नाही ते घालायचं नाही. शॉर्ट तेन असतात मग आता त्यांनी म्हणतात फेस्टिवल मध्ये हे घालू नका. ते ठीक आहे मला वाटते की ते.. परंपरा पाहिजे असं मतलब फेस्टिवल काय पण असलं तर.. शॉट नाही घालायचे ते सगळं. बट बाकी जे सांग.. सांगतात ना त्यांनी. की लग्नाचं या फिर असं शिक्षण नाही करात. ते हे. ते असं वाटतं. आता बरोबर झालं की आता मुलींना सगळ्यांना शिक्षण देत बरोबर. त्यांना जॉब दिला होता मग ते बरोबर आहे.
हा.
हम असं फिफ्टी फिफ्टी आहे मतलब ते पण पहिल्याच पण ठीक आहे आत्ताच पण ठीक आहे.
हा म्हणजे आपल्याला... आता म्हणजे आपण आपली जी जनरेशन चालू आहे ते तुम्हाला ठीक वाटत्या.
होय.
हा आणि म्हणजे आपल्या इकडे रात्रीच स्क्रिया आता म्हणजे सोशल मीडियावररती चालू आहे जे काही प्रकार तो आपल्याला बंद झाला पाहिजे. बंद झाला पाहिजे आणि परत अ म्हणजे बाहेर दे शामद्ये जपान जपान देश आणि इतर देश आहे त्या देशांमध्ये कस स्त्रिया नाईट सुद्धा करू शकतात.
होय ते एक गोष्ट हाय. कि शोशल मीडियाचं ते नको होतं.
होय.
हा. हा आता करू नका कॉल हा. हां हां.
बाहेरच्या देशामध्ये कस चालू आहे तस आपल्या देशामध्ये सुद्धा असायला हवं कि स्त्री कुठेही भेटताना आपली आपली सिक्युरिटी आहे हे तिला अस वाटलं पाहिजे.
होय असं व्हायलाचं पाहिजे.
आणि आपल्या देशामध्ये जर का तस आपल्या देशामध्ये तो एक बदल झाला तर. ल्याला अ सर्वांनाच म्हणजे सर्व लोकांनाच आपल्याला आपल्यालाच त्याचां फायदा होणार आहे ना.
बरोबर.
मग तुम्हाला तुम्हाला असं म्हणजे याच्यावरती काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकताय. हॅलो
अ ते आ ता आता जे तुम्ही बोललाय ना ते परत रिपीट करू शकताय का. हा सांगा.
अ म्हणजे आपल्या भारत देशामध्ये कसे आता स्त्रिया नाट ना करू नाईट करू शकत नाही ना.
होय नाही.
अ कारण आपल्याला अ कारण आपल्याला सिक्युरिटी आहे असं वाटत नाही बश ब बशामध्ये कस आहे. मला एक सिक्युरिटी आहे. सिक्युरिटी जेणेकरून कि त्या मी अ इथे आहे, मी जिथे आहे. सेफ आहे.
मग त्याचाबल अर मी सांगू तर
हा ठीक आहे सांगा.
ह
हॅलो हॅलो. हा येत.
ले आता जी तुम्ही सांगितला सिक्युरिटी असे का नसे बरोबर. आता तुमच्या मजे तिकड सिक्युरटी आहे बरोबर आता काय असते. आपल्याला इथ सिटी पण आहे आणि विलेज पण आय खेडेगाव पण अस
हो हो हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो दीदी माजी व्हॉइस क्लियर आहे. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो दीदी. दिदी माझी वॉइस क्लियर आहे. हॅलो.
हॅलो.
हा दीदी माजी वाॅयस क्लिअरे. हॅलो.
हा आहे ना, बोला. हा हॅलो तुमची वॉइस क्लिअर आहे, बोला.
हा हा मी ते सांगत होते. आता बघा खेडेगाव पण असते ना मुलगी त्याना सिक्युरिटी एवढं नसते तिकडं.
हो.
की स्टिबिटी सांगते ना. मराठीमध्ये ते घेत नाही तेनी. बरोबर. कुणाही अ म कुणाला पण असं अ रिस्क असते ना, ते पोंरीनवर बट एक सीट टी साईड चं मला आवडते कि इकड ना सीसिटीवी त्येन असतात. आणि अस त सिक्युिरिटी असले- कारण की- काय आता सिटीमध्ये मोठे मोठे घर बिल्डिंग्स तेन सतात ना? है ना. मग तिकडं कॅमेरास तेन असतेच चाहे ती पर्गी कुठ पण गेली का गेली ना. कॅमेरामध्ये ते कॅप्चर हो त्या -बरोबर. म्हणून ती गोष्ट मला आवडते. कारण की व्हि लेजमध्ये कुटपण गेली ना, तीकडे कुठं गेली काय गेलीते कळत नाही बँक सीटी साईडला आपल्याला हींट या फीर क्यामेरा मधुण पण आपने पुश शोधू शकतंय अगर काय तर झाल तर, मला ती एक गोष्ट आवडते. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो दिदी-